ना हा काय म्हणती अग मला एखाद्या त्या खेकड्याची रेसिपी सांग ना कशी ग करता तुम्ही.
अ खेकड्याची रेसिपी आता बघा काही लोक आहेत ना ते म्हणजे ते पीठ असतं बघा ना ह्याचा
हम्म
नाही ते मोठ्यांच्यात भरतात. मोठे माहित आहेत ना पिवल्या कलर जास्त बघा ते अशी शेतात शेतात वगैरे भेट.
खेकड्या सारखं
ह हा काले काले असतात चिंबोरी वेगळी असते आणि मो ते वेगळे असतात त्यांच सागुं त्यांच रस्सा असा चांगला नाही होई तो पीठ असतोय ह्याचा तांदलाचा आणि मिक्स करतात पूर्ण पीठ. ते त्याचा तो गोला बनवून त्याच्यात भरतात. म्हणजे एक साइजची कवटी आता आपण बघा मोठ्या कट केला. कि मग ते दोन भाग होतात बरोबर हा मग एक साइडचा रिकामा कर पूर्ण सगळ्या म्हणजे सगळ्या मोठे कार्ड करून घ्यायचे आणि मग त्यात सगळ्यांच पीठ भरून घ्यायचं आणि मग आपण अशी फोडणी देतो तशी सगळा कांदा टोमॅटो सगळा टाकायचा कोकम पा कोकम पाणी पण टाकायचा म्हणजे भारी तुमचं पाणी करतो ना हा म्हणजे वाईस वईस पणा जाण्यासाठी हा वईस पणा जातो त्यांनी
हम्म हम्म हम्म.
तस ते बनवायचं म्हणजे भारी लागतो आणि रसा पण एकदम मस्त होतो असा जाड जाड
आणि काळ्या मसाल्याच पण करता येतं का आपल्याला
हो हो का काला वाटण बोलताय का
हा
हा हा ते आमच्या इथे तस नाही जास्त करत काल्या वाटणचा म्हणजे मटण करतात
हम्म हम्म
खोबरा काला करून म्हणजे शक्यतो जास्त नाही करत मी म्हणजे आम च्या इकडे बाजूचे ईकडे आहेत ना तिकडे करतात मग मी पण करते कधी कधी खोबरं एकदम काला करतो आणि मग तर मग ते पूर्ण भाजतो तो काला काला करून आणि मग कट करून तो मिक्सरला लावतो
हा हा हा आणि ये ना तु जे म्हण हा तु जे म्हणते ना मोठे इथे त्याला पण खेकडीच म्हणता आणि काळ्या खेकड्यांना पण खेकडेच म्हणतात त्याच्यामुळे काही फरक कळत नाही असं
आम्ही जास्त कसे खेकडे नाही बोलत आम्ही मोठे बोलतो ना मोठे
हम्म हम् हम् हम् तेच ना आणि सूप पण बनवताना
हा सूप कसलं सांगू ते त्यांचे पाय असतात बघा ना बाजूचे त्याचे बनवतात काही लोक मी तर नाही कधी बनवलंय पण बनवतात आणि काय ते बाजू ते असतात ना आता आता मी खेकड्याचा रसा बनवलाय ना ते बाजूच्या आहेत ना अशी गरम करायची थोडीशी तव्यावर गरम केले ना का मग ते पण मिक्सरला लावायचे त्यांचा पूर्ण असं हे झालं ना का ते पण टाकायचं त्याच्यात म्हणजे अजून भारी लागत काही लोक आहेत ना ते फेकून देतात
हो हो हो
चांगला उपयोग केला ना तर म्हणजे रसा आपला हे आहे ना कालवण अजून चांगलं होत हा अजून चांगलं होतं
अगं आम्ही आम्ही एकदा गेलो होतो ना हॉटेलला मी ते घेऊन गेलो होतो एक किलो बाहेरून आणि मग ते हॉ टेलवाल्याला सांगितलं की आम्हाला बनवून दे.
तर मग त्यांनी ना आम्हाला सूप बनून दिलं होतं पहिले. अजून हे करून दिलं होत अ फ्राय करून दिलं होत. मच्छी फ्राय सारखं. आणि परत कालवण पण करून दिलं होत काळ्या वाटणाच छान होत.
तेच ना मस्त खयला.
अ रेसिपी विचारू..
हा ह.. मग मच्छी पण आता बघा मच्छी आणली का मी मग आधी.. चिकन कसं मॅरिनेट करून ठेवतो तशी मी मच्छीला पण करून ठेवते पूर्ण सगळं कोकम पाणी टाकू.. आल्या लसण्याच पेस्ट टाकते सगळ आपल्या घरचे घ. मसाले वगैरे हलद वगैरे सगळ टाकला त्यामध्ये थोडा लिंबूचा रस.. पण टाकते म्हणजे मेंबू पिलोून. वईस पणा जाण्यासाठी आणि मग ते थोडं मॅरिनेट करून मिक्स. करून बाजूला ठेवते आणि मग नंतर तेल टाकून फ्राय करते काही लोक... पीठ पण घेतात चाण्या आहे आपल्या कठ..
हा दांदळ रवा.
ह रवा घेतात मग मला रव्यातली नाही आवडत. तर मग ते मी अशीच करते ट्राय..
नुसत मसाल्याचे ना आपल्या मिरची आणि..
हा मी हे वगैरे ते पीठ नाही घेत.
हा हा माझ्या मिस्टरांना पण आहे ना तसेच आवडतात. नुसते मसाल्यावाले त्यांना रव्याचे नाही आवडत. पण मग मला चांगले वाटतं रव्याचे.
नाही का मला त्यासम ते रवा रवा लागत नाही आवडत मग मला ते.
हा हा बरोबर ते पण ते तेच म्हणतात की ते रवा खाऊनच पोट भरून जातं. म ते मच्छी खायची मजाच येत..
तु ज चव जात. ते पूर्ण म मला नाही आवडत मी माशीेत नुस्ती मशाल्यात करून खाते. भारी लागते. आणि मग थोडासा मग असे माशच्या वरचा डोक.. ुल असतो ना त्याचा मगरासा करते.
हम्म हम्म हम्म.
कारलबनस..
मग रस्ता पण साधाच करता का मोठ्यासारखा.
नाही अ हा नदीतल्या माश्यांचा नॉर्मल त्याच्यात नाही काय टाकत. त्या असच आपण रसान साध करतो ना...
हो हो हो.
आता उठले आणि मग भावाला उठवलं त्याला बोलले पहिला मच्छी कळ कापून दे. कापली त्यांनी मच्ी आणि मग मी एकीकडे भाकऱ्या केल्या आणि मग... त्यांनी कापून दिली मग ते रसा आणि फ्राय केला आणि मग.. पप्पा कामाला जातात मग त्यांना डब्बा देऊन आले.
हा हा जवळच आहे का गावात.
हो कंपनी कंपनी जातात ना जवळ पाच मिनिटं रड आहे म्हणजे पाच मिनिटं लागत. गाडीवर तर मी सकाळी नाही देत. नंतर तेथे पाठवून. सकाळली लवकरच जातात ना मग एवढा लवकर उठायला कंटाला येतो. ह मग आपल्या नंतर देत
हम्म हम्म काय नाही हो मी घरीच असते ग दोघं दोघ मुले आहे ना
हा
त्यांच्यामुळे मग त्यांची शाळा हा त्यांची शाळा वगैरे ते चालू असत ना मग त्याच्या मळनी जमत करत होती मी जॉब पण मग मुलांसाठी सोडून दिला
तेच नाही जमत मुलं असली की नाही करायला
हम्म हम ते काय होऊन जात त्यांचा अभ्यास पण घ्यावा लागतो परत सगळंत बघायचं
मग शाळा जवळला आहे कि लांब आहे
एक जवळच आहे का आता कसे छोडतेच आहे ना त्याच्यामुळे जवळच शाळा आमच्या इथे ना मोठे मोठे कॉलेजेस आहे त्यांच्या शाळा पण आहे मग त्याच्यामुळे काही असं आणि चांगले आहे ते म्हणजे असं प्रसिद्ध आहे ना मग त्याच्यामुळे लांबणी टाकले तिथंच टाक
आवड आहे ना जात की हे कर
नाही मुलगा देतो त्रास त्याला नाही आवडत जास्त अभ्यास वगरे त्याला खेळायला आवडत आणि मुलगीला ह ती काय ज्युनियर के जीला त्याच्यामुळे तिचं काही नाही केलं केलं गेली गेली असं
हा बरोबर
तिचं काही एवढं लोड नाही देत आम्ही तिला
नाही छोटे आहे ना ते अजून अच्छ
तुझ काय झालंय का सगळं लग्न वगैरे तुझा
नाहीय
हम्म बघताय का म
नाही टाईम आहे छोटी आहे ना मी अजून
हा हा हा मग जॉब करते की कॉलेजला जाते
नाही कॉलेज झालं कॉलेज झालं माझ मी घरीच असते माझ मशीन आहे घरी माझ्याकडे
हा हा हा मग काय शिवणकाम करते का
हो आणि आप आरवर्क क्लास केलाय मग त्यांची ऑर्डर घेते
हम्म हम्म हम्म
घरात घरात बसून ते एवढं तरी ना ह आता सध्या नाहीच आहेत ऑर्डर आता ते सीझन ला जास्त असतात
हम्म हम्म हम् मग तुमचं असं मोठ भाव आहे कि छट गा वेा
नाही भाऊ छोटा आहे माझ्या बहिणींची लग्न झाली आ म एकूण पाच जण ह गाव गाव हो गाव भरपूर मोठा आहे हॅलो
हा तेच म्हंटलं हा हा
तुमच्या गावात मज्जा येते गाव सोडून कुठे जायची इच्छा पण नाही होत
छान आहे पण तुमच्या इकडचं वातावरण मला आवडतं
हा
मला असं आवडत अस कोकणात वगैरे फिरायला यायला वगैरे
या आमच्या इथे नक्ती हो या नक्ती आणि आमच्या ते शेता वगैरे असे म्हणजे जवळलाच आहेत सगळ्या गोष्टी नदी आहे जवळ आता बघा आता पाऊस जास्त पडतो ना गावात पाणी वगैरे पण येतो मग नदीला भरपूर पाणी येतं मग आम्ही जातो बघायला सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन
हो तेच ना ग असं कसं आहे हे जीवन चांगलं असतं पहिल्या लग्नाच्या आधीच लग्न झालं ना मग पूर्ण आपलं बदलून जात आपलं स्वतःचं काही जास्ती तो आपण हे म्हणजे आपल्याला वाटतय आज इकड जायचं तिकड जायचं सगळ याच्यावर बंधन होऊन जात आणि का विचारांनावरला सासूला मज्जा अस
हो मणज ते सगळ्या गोष्टी विचरून करायला लागतात लग्नाच्या आधीचे म्हणजे चांगले दिवस असतात एकदा लग्न झालं कि म संपलं सगळं
तेच ना मग का काय त्याच्यामुळे आत्ताच जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं कर घ्यायचा
हा तेच नाही
सगळं मजा करून घ्यायची कुठे फिरायला जायचं मैत्रिणीं सोभत जाऊन यायचं म्हणजे कस आहे जरा आप आपल्या आठवणी त्याच असत नंतर
मग ते आत्ता पण म्हणजे असे आव असे आठवले ना दिवस बारग्या पण जे म्हणजे असं वाटत की मोठीही नाही बारक्यापणीची लाईफ भारी होती चांगले दिवस नाही कोणता टेन्शन नाही काम भारी आपला सुटलं सुटलं देवल का फिरायच काय घरी नंतर आलो का
आई आई काय करते आई पण
अ नाही
हम् हम् हम् बरं मग काय म्हणते अजून बहिणी येत जवळच दिलाय का
मी काय बोलतय
बहिणी गावातच दिलीय का
एक गावात आहे बाकीच्या बाहेर आहेत दोघी
हा लांब लांब असल तर मग काय वर्षातून एकदा
नाही एवढ्या पण अशा म्हणजे लांब नाही हे काही अर्धा तास लाग तो जायला दोघींकडे पण अर्धा अर्धा तास एकदम जास्त ना हो गाडीवर जाऊन म्हणजे आमच्या एरियातच आमच्या इकडेच दिले त्यांना
हम्म हम्म हम्म बरं आहे मग काय
बहिणींची मुलं पण आलीत आता नाही शेती नाही करत अ कराायला कोण नाही ना शेती आम्ही आधीपासूनच नाही शेेत करत म्हणजे
बरं आहे मग काय नाही तर तिकडे तेच आहे ना नारळाची शेती वगैरे सुपारीची
ते ते आहेत म्हणजे करतात भरपूर लोक आम्ही नाही करत. चला छान वाटलं बोलून टाईम द्या.
हा हा हा चालेल चालेल बाय. हम्.